हॅलो
आवाज देतो का?
हा बोलकीि
आणि का स को केला.
हम्म आवाजही ना ग तो जा कलिअर
आता बघ.
हा अला आला आला.
काय चाललं.
काय नाही बसलं.
दुसरं आयुष्यात काय ह
त प्रश्न विचारण सध्या चुकीचं आहे.
हा तेच म्हणाले तेच बोलले की दुसरं आयुष्यात आहेय तर काही
ह अ का
का नाही. काय नाही बघ इथं फार्म हाऊस ला गेलते
होय मज्जा आहे कि मग
म देऊन आले ग
हम्म आम्ही पण आज वाडीला गेलतो
एव नरसेवाली ना
हो
ह् क का स च आहे ना कामऊस तिथ स्वतःच नाही कापशी मध्येच आहे की
हम्म हम्
नाही नच एक तास लागतो जायला
कुठ
फार्म हाऊस ला अहबादाघाट ला
अच्छा हम् कधी घलता म
सकाळी कि तिला इिथून निघ रे ब दहा वाजता
हम्म लवकर आलाच तु्ही परत
मल गेले आम्ही इथून निघाले एक तास लागते ना इथून आमच्यातून
हा हम
हम् बघितलं हे कामा
जरा आवाज येई ना ग एक मिनिटमरता आहे काय फक्त आवाज मोठा आहे माझा आवाज ना तुझा
आम ते नेटवर्क कश
नाही नेटवर्क आहे तुझा आवाजच येना झालाय
सांगितलं ग नेटवर्क इश्यू काय माहिती आहे. आवाज ये असं कसं काय क्लिअर आहे ना. च आहे मी
ह
होय आता येतंय का?
हा तुच हळू बोलल्यास वाटतं.
नाय नाय हळू नाय बोल ते मी.
बघ आता आला.
नाय ग ए गप्प अय्य.
म्हणून तु हळूच बोलालास.
नाही ही ही म्हणजे अस डाऊन झाला आवाज.
हम्म!
कंटाळ आलाय ना काय नाही बघ फोटो तेन काढलीत. हिथंन जेवण तेन घेतलं जेवले हिथंन तिथं. फोटो तेन झालीत जास्त फोटो झालेत. बघितलं भारी असं. बग. जर ती गेले तर पोटोशी हे नाही.
मजान्ग
हम्म. फोटो काढायच.
हा उद्या किती वाजता येणारेस.
ते जर मम्मीशी अजून म्हणजे बोलणार आहे की मम्मी तेच विचाराली तो कधी येल. कधी देतो म्हटल्यात उत्पन्नाचं. मग त्यला कॉल केला होता त्यनी म्हटलं की उद्या दुपारी. कळेल कॉ काय ते. अस आहे आता ह्याच्यासाठीनी कुठ थांबू बाई. मला असं वाटतं की कॉलेजचं काम होईल.
हो होईल उद्या.
कॉलेजच काम करतीस.
किती वाजता निघल्यावर ये म्हणजे इथं पोहचतेस.
इथ तिथं म्हंटलीस तर टाईम लागणार. तरी इथून अ अडीच तास बघ.
मग तू कितीला निघनार.
हे उद्या डिपेंड आहे कधी साध्यातला निघेन कधी नवला. जस गाडी मिळेल तसं.
म्हणजे तुला यायला इथ समजण नवला. नाफरा
समजा ना की घरी जाऊ काय डायरेक्ट इचलकरंजी मध्ये येऊ. तसच करू देना इचलकरंजीला, हॅलो नाही. इचलकरंजीमध्येच येऊ का?
हा इचलंजीत ये डायरेक्ट.
मग तिथलं कॉलेजच काम करते मग मी जाते ना. असं करेन काय करू काय कळेना. कपडे तेन असत्यात ग बॅगेत.
होय काय मग बॅग ठेऊन ये की उगच कुठ लचाठ घेऊन येतीस ते आणि सांभाळत बसायला.
बरोबर आहे बॅग ठेवायला बर मग हुपरीला जायला पाहिजे हुपरीतून परत इचलकरंजीला यायला पाहिजे.
हम्म त्याला किती वेळ लागणार हाय लय अर्धा एक तास लागल.
व्हय!
हम्म जाऊन येते मी.
नवीनच म्हणता येतंय बाकी काय नाही. ट्रॅव्हलिंगचा कंटाळा येतोय म्हंटल. अस हा विषय पण आहे की मी केला नाही सांगितला नाही की उद्या. जे झालं ना विषय, कधी येणार आहे ते. विचारली कधी येणार आहे सांगितलं अजून तरी उद्या येणार आहे कॉल. तेन-त्यांना बोलले मी लवकर करा, म्हणजे लवकर होईल ना, कारण मला पाहिजेल.
हा.
आणि मी हाय कोल्हापूरच्या
मंगळवारी जाऊ ना आप मंगळवारी जाऊया ना व आपण.
जाउया कि मग, मंगळवारी जाऊया का मग?
तसं नव्ह याला म्हण जयसिंगपूरला.
जयसिंगपूला दोघे तुच का मंगळवारी. यज घ
ह्म चाल
किती वेळ लागेल मग तिथं?
अगं ते दहा मिनिटाचं काम ये फक्त, कागद द्यायचा.
तस काय-काय टायमिंग वर
उद्या काय आपलं इथं झालं तर
होईल नाही तर मग मंगळवारी परत आणि कॉलेजमध्ये जावं लागणार मग ते घेऊन जावं लागणार तिकड.
होय.
कारण मंगळवारी लास्ट डेट ये, मंगळवारी तर जायलाच पाहिजे.
हम्म. फोन द्यायची.
होय.
हम् ह.
हम्म
हम्म. बघूया-बघूया आणि मेन म्हणजे होते गं सगळं नीट मिळते, आप-आपल्याला रिसिटी न दिसत की कॉम्प्युटर ला.
ह
माझ काय म्हणन ह सगळ क्लीअर असून
अं? होय बाई. हे फुललंत फल जरा मोठ. त्यांना बोलकी ग, माला तझा कायच आवाज नाई.
सगळं मॅनेज करायला टाइम लागतो.
होय.
आता मला हे समजून झालं की, उद्या कस येऊ काय- काय करू?
अं? तुम्ही काय मूहर्त बघत बसता काय ओ?
अज बघतोय ग सळ अजून सांगितलं नाहीये घरी मी. डेट फिक्स आहे नाही माझ.
हं हं.
आ म्हाला यायचसाठी बाकीचे काम आवरतील.
हो हो.
आहे हम्म
आल्यावर जा की. उगाचच तिथे थांबून तिथे काय करणार आहेस?
ह.
आणि त्या अजून चार दिवसांनी येणार असेल तर? तेवढ्या वेळ, तेवढ्या दिवस काय करणारेस?
तसं नाही होत ग ते. त्यांनी म्हणलेत का नाही? जे होणार आहे तर ते होतय. म्हणजे त्यांना अंदाज असतो ना? कधीपर्यंत येईल.
म्हण कॉल कर म्हणून. कॉल केला होता त्यानी म्हटलं की अजून आलं नाहीये. आल्यावर कॉल करतो म्हणून. कॉलेज मध्ये काय घ्यायचं ते घेईन. बाकी झालं की मग, इचलकरंजीमध्ये लगेच दुसरे डॉक्युमेंट स तयार करणार. ते ला चालते टाईम.
हां.
जातो. वैताग आलाय खरच की. बाकी तो तुझं सांग म्हटलं.
तुझं मला काहीच ऐकू येईना ग.
वार लई ये ना. थांब परत कॉल करते.